हॅलो
हॅलो
हा बोला
अ कुठला नंबर आहे हा?
हा माझा हेच ऐ की तुम्ही मेसेज केला तो
अच्छा
तुम्ही भेलावर ना
कुठून
बेळगाव कर्नाटक.
हा.
हया ऍपमध्ये कसं काय आले तुम्ही.
मला माझ्या फ्रेंडने सांगितली.
हा का आणि काय असतं याच्यामध्ये.
काय नाही कधीही कॉल केल्यावर पैसे भेटतात ऐंशी तुम्ही मला कॉल केला तर मला ऐंशी रुपये भेटतात तुम्ही तुम्हाला शंभर रुपये भेटतात.
अच्छा आणि काय बोलायचंय.
पाचशे रुपये भेटतात.
अच्छा त तुम्हाला मिळालेय का तुमची कंप्लेट झाले का टास्क.
नाही नाही आता आताही दुसरा. आहे अजून कपंलिंट.
किती झाले तुमचे. हा दुसराच ये आणि कधी जॉईन झाले तुम्ही याला.
आठवडा.
म्हणजे नवीन की.
होय नवीन हाय.
म्हणजे मला असं एक हे पाहिजे होत की माहिती जे ब्या आहे. ते ऑलरेडी मिळाले आहे पेमेंट.
अ ग्रुपला ग्रुपला स्क्रीनशॉट टाकले, असणार की कोणी. तर कुठल्या तरी.
अ टाकलेत ते पण मग असं माहिती नाही होत, ना तरी.
हा हा हा हा हा हा हेच्यावर कस फक्त दहा सेकंड बोलायचं दहा. त्या वरती बोललं ना कॉल रीजेक्ट होतो. कॉल रिजेक्ट दहा सेकंडच्या वर ते बोलल तर कॉल रिजेक्ट होतो.
हा का. आणि ते बचत गटा थ्रू आलेत. कतुम
कुठले.
बचत गटाकडून आलेलेत का?
नाही.
मग.
म्हणजे काय म्हणाला मला काय कळलं नाही काय म्हटला.
म्हणजे ज्यांनी माहिती दिली तुम्हाला या बाब तीतल असं काय आहे असं. त्या जा ताई आहेत. किंवा कोणी दादा आहे तर त्यांनी म्हणजे ते काय करतात हेच करतात का. काय करतात ते नेमके म्हणजे ज्यांनी ऍड केलं ज्यांनी माहिती सांगितली ती.
ह माहिती सांगितली ना ऍपचा ओनर फोन लावून विचारतो कस काम चालू आहे काय नाही त्याच्याबरोबर दहा सेकंड ते कधीतरी एकदा फोन करतो तो यार पर दहा सकड सागायच हा हा ससा हाय ससाय म्हणायचं झालं तेव
नाही नाही ज्यांनी तुम्हाला ही माहिती दिली ना त्यांनी काय सांगितलं? माहिती कायतरी सांगितली असेल ना?
हा माहिती तेच की, अस की तीच कॉल केल्या पैसे भेटतात तर टास्क कमप्लीट रायटिंगच टायपिंगच टास्क येतय
अच्छा, हा पहिलाच टास्क असाईन झालाय का तुम्हाला आलईन्स
हा मी हॅलो हा बोला काय नाही ते? टास्क मला ते माझ्या मैत्रिणीनिने सांगितले ना ते तेच सांग
अच्छा
हम्म हा पहिलाच हे पहिलाच कॉल रिटेक्ट झाला आहे दुसरा -
पहिला रिजेक्ट झाला का?
हो तो मी कॉल करत कट केला मी एकदम नाही च्या वरती झालेलं ना त्यामुळे
दहा पेक्षा जास्त माझं तर नाही झालं असं काही
म्हणजे दहा सेकंडच्या वरती झालं तर रिजेक्ट होतय ना म
हां
हम्म ये तू जा की खाली हा काम करून नाही हाय हाय हाय आवाज येतंय
एज्युकेशन काय झालंय तुमचं?
माझ दहावी तुला पाच
दहावी? कोणत्या गावात ये तुन शिकायला
हा येत्यात की गावामध्ये होय होय
कोणतं गाव आहे तुमचं
हम्म कर्नाटक हा जातो जातो अ हा बोला
हा ठीक आहे ठेवते मग काय बोलायला काय नाहीय काय नाही आहे.
हम्म चालत चालत
चालेल ठेऊ मग
हां ओके
हा.
हा